हॅलो, हॅलो
बोल
अ उठले का नाही?
उठलो ना
उठले का झालं का नाही चहा पाणी?
नाहीव
इतक्या लवकर कुठ
हम्म आरामशी चालू
आराम
ह म्हणलं आज जरा टार्गेट कम्प्लीट कराव
पसारा ह
सोमवारी बी अजून जरा चांगलं होईल काय तरी
हाव
ह अंगुळ, बिंगुळ केली का नाही
नाही ब अजून
काय मग कुठ जायचा विचार आहे आज
वावरात
वावरात चाललाय
हम्म
तर बरं
हा नुस्त फिरणं ऐ हा
लागती.
कॅन्सल एक
तिकडंच
नागपूर नागपूर.
कसं काय?
असतील तर बझी.
हं
काम तर म्हणाल कॅन्सल
काही सांगता येत नाही आता.
हो का?
नई काल झालता प्लॅन.
कश्याचा?
माय येणार सोडयले.
चांगली गोष्टी ये ना.
हो. लवकर जाण झाल पाहिजे जरा.
हो.
हा बाकी काय चालुय?
बाकी काही नाही आता.
आरामच चालूता ये का?
हो आम्ही आता उठलो.
अस अस.
मोबाईल
हम्म
मोदीचा व्हिडिओ आला य ना डबल.
टाक जा बर.
हो ते काय बोलते ते समजत नाही पण.
खरं सांगू भाऊ काय राजीनामा देत ना.
आपला प्रधान भाऊ.
देत नाही व्हा.
नाही ते बोलवाय लागले.
एकक चालूय
हो काल काय मिटिंग झालती का काय म्हायती त्याच्याशी.
मीटिंग का? बर तुझं सांग.
सुमितचा सुमितचा मेसेज आला या बाहेर.
अम्, काय काम माहितेय?
मस्तय, रात्री काल न त्याला
आ, झाला.
हं हं दहा वाजता, साडे दहा वाजेपर्यंत होतो का पुलावर.
तुम्ही का?
हो
हम्म लय उशीरा आलो घरी मी.
चाललंय असंच टाइमपास डॉगचा आवाज नाय लागला आज हम्म
दोन झोपिले
हम्म, काय आणि झोपली काय अजून?
हो ना
हाय गेलेच, उशिरा उटते म
आरामशीर राहायच, डॉनसारख.
हम्म यायला लागतोय वाटत, तिकडे उठायला त्याले,
सना अजून झोपीले
हम्म हम्म, दुसऱ्या डॉन कुठे येत?
दुसरी डॉन गेली आहे.
हाव काय?
हम्म ह.
डॉनले आज हे कराय लागलन, कपडे बीपडे घालायला लागतील ना
काय सांगाव आज हाय का नही.
हम्म ह, हाव का
डबल डबल मंग, कस काय?
हं, आजचा दिवस हे जरा उपवास धरला का नाही?
उपास
अं,
हो बा, चाय चाय पेता पण बिस्किट नाही खाल्लत
हम्म, तेच म्हंटल लक्षात हे का नाही.
हम्म, उपासच झाला मंग ते
हम्म, आ ओ
पाळा पण लागल ना
हो, आता काय उद्यापर्यंत आहे.
हा, आमची काय पॉवर बँक येत नाय वाटते.
येत नाही काय, झाल मंग मीस झालं मग आता
सत्तावीस तारखेला दाखवायला लागलं कस काय नाही.
सत्तावीस
हम्मं जायचा दिवशी? नाय
घरी येते म्हण बँक
कोण?
घरी येते म्हणलं
आव, आता जायाचं डायरेक्ट घरी.
हम्म
जिकडे काम होतं, तिकडे हे कामा न्याय लागलं ते
काय सांगा लवकर आली तर, आत्ताच माहित होत असते पण लवकर यायची असली तर
हा हा
एकदम बेकार मग ईल ती, तेव्हा पण नाही येणार परवा पण नाही येणार
परवा नाहीत
उशिरा ईल
हम्म हम पहिले, पहिले दाखवत जायल ती लवकरच म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत तेजी
हम्म
आता वाढवली त्यानं कस काय, वाटलं येईल अगुदर मी आता हे केलं पे लिटरचं ऑप्शन
पी केलं असत तर मग?
पेर लेटर म्हणजे इ एम माय
एम आयवर घेतलं
तीन तारखेला हे अन, एक सप्टेंबरच्या तीन तारखेला
दोन खिस्ता
हम हम ते काय आहे तु कोणत तरी अँप आहे नव्हे झिरो स्नॅपमेट झीरो इंटरेस्ट
एक कित
जेवढेच्या तेवढे पैसे द्यावी
असं, ते अँप आहे का?
हम्, त्या ऍप वर लई पाहिलं, मोबाईल गिवाईल ई एम आय वर भेटतं
झरो इंटरेस्ट
हो
मंग काच
नम, नवीन -नवीन आलं वाटतं ते अँप
हम्म होईलं तेच्यातनी बदल व्हयचा म
हम्मं हम
माहीत नाही सध्या लोकांनी
हम्म
कपडे-बिपडे घेतली की नी?
कशाचे?
शॉपिंग.
कपडेे.
घाल तिकडं.
साध सुधच घालायले.
हम्म हम्म लागतील ना.
अ पोर्तुगी गाय हो तेही म्हणा. यालागेल एखादी जोडी.
हम् हम्म काल गेलता सुमित कपडे आणलेला.
कुटी गेलता?
गावात गेलता वाटतं.
घेतली पण काय?
हाव.
आ लयच खर्च करतो.
हम्म हम्म.. बजेट दस हजार खर्च डायरेक्ट पंचवीस होतेय काय माहित आता.
पंधरा लुटणायच आराउंड.
हम्म काय तिथे गेल्यावर माहित पडेल काय काय ते.
तिथे गेल्यावर वापस यायचं काम पडलं तर बर.
हम्म दोन दोन जागा फिरायच्या आणि वापस कम बजेट गेला की.
सहविसा उद्याचे सहविसा हे वाटते.
होव उद्या सहविस.
उद्या हे मोर्चा.
कुडी.
मुंबई.
मुंबई मोर्चा?
हो ना.
सत्तावीसली कायतरी पोस्टर पाहिलं ते बंदचे भारत बंद.
सातवीस ते ला.
हम्म!
सहविसा जुलै या राज ठाकरेच उद्धव ठाकरेचं आंदोलन हाय.
ते दोघं काहीच कमाशी नाहीत ते नुसत धमक्या देत राहीतात.
हो.
पोलीस आहेत. शांततेत आंदोलन. हम्म!
पप्प तिकडचा पप्पू दिसलाच नाही आता बाहेर नाही आला.
कोणाचा?
काँग्रेसचा.
हाय ना पप्पू हाय का त्या आंदोलन सुरू होते ना उचलून नेलतान त्याले.
हाव तेव्हापासून काय बाहेरच नाही आलं.
आणिर दुसरीकड घुसल वाटते ना.
हू हू.
सुरूच राहिते त्यायच.
सीचे पी मला ते वाटते, आता बंद करत्यात ते. ते कायच हे गेला वाग चूक गेला सोडून.
तो दवाखान्यात ये.
त्यांना उपोषण तोडलं ना त्यांन.
हो तोडलं.
काय यायचं काय होणार?
ते.
हा अजून एक ते माणूस होता, ते सास मध्ये बसेल होता ते
मज्जा.
त्याचा व्हिडिओच नाही आला डबल. कुठ खाली बशिवलेल तीथ.
ते का ते बसेल
नाही त्याच काय हेच नाही आल अपडेट.
हू हू.
गेला असल बाहेर.
फिरत असल, ते काय राजकारण करतात ना ते.
हू हू.
ह्
हा दात किथ घासा मग आता. का कॉल करता तुम्ही?
गावले जा लागते आता.
गावाले जा लागते. वापस
का लावू?
लाव.
दहा मिनिट बोलाव काय?
हू.
दिवसाचा एक, कालचा एकच कॉल झाला. आजचा एक
हुं. माह्या कालचा नाही कालचा झिरो सेकंद, आज केला एक. आज कुण्याली नी समीला पकडतो आता.
अ ह्या ना ज बांड दे.
हा हा. लाव म लावशील तर.
नंबर कोणचा हाय थे.
हेच हाय की, शहाएंशी
बर ब लावतो म आता.